हा हा हॅलो बोला ताई
येतो आवाज?
येतोय पण खूप आजूबाजूचा बाहेर अस येतोय आवाजसोब
हा ते आता वार सुटले न पावसाचं वातावरण तयार झालंय.
अच्छा हा हां म त
हा तुमच्याकडे आहे का पावसाचं काही?
मी नाही हो का जरा कोत पडले आमच्याकडे.
नाही इकडे जरा पाऊस वातावरण झाले ना मग वारं सुटले ना?
नाशिक लाटते.
नाही आम्ही पुणे जिल्हा शिरूर तालुका
अच्छा हा हा
जरा पावसाचं वातावरण झालंय ना त्यामुळ आवाज येत सग
आमच्याकडे पडना सकाळी पाच. मिनटात पासता कडकून पडले हो.
मग थोडासाच झाला म्हणायचं ना?
हो नाही पाऊस आलाच नाही इकडे मुंबईला आहेला घे राला इकडे
सगळीकडेच पाऊसच ते पाऊसच कुठं पडायला.
हो ना?
सगळे शेतकरी तर वाट पाहतात नसते पावसाचे कधी पाऊस होईल कधी पाऊस होईल.
हो ना?
आता कारण बाजरी पेरते ना ह्या टायमाला बाजऱ्या कुरपाला येते
हा हा
तुमच्याकडें असतेात का बाजऱ्यांची पिकं घेतात का पावसाळी
नाही मी मुंबई भरून मुंबईला झालेलं नाही आमच्या गावी वगैरे घेतात
हा म्हणजे तुम्हाला नसेल एवढं माहिती ना मग
नाही आमच्या इकडे गावाला पणसच असत आमच्या शेतात
हो हो
बर ह
हा मग त्यामुळ सगळेजणत म्हणजे आता शेतकरी सगळे वाटत स्त आहेत ना बाजरीची
े बिलकल रेडओ क
आता मागल्या वर्षी ह्या टायमामध्ये खूप पाऊस झाला होता तर बाजरीेची पिकं अशी खुरपायला आली होती
हा हा मागच्या वर्षी तर मे पासन. नाही माहितीय मला कोरोपणे वगैरे माहिती आहे मला सगळे
हा हा
केलेलं आहे मी पण शेवता काा
हा हा म्हणजे तुम्ही आता बाहेर राहता पण आधी माहिती असेल नां म्हणजे पाहिला सनखीमा
हो माहेरी केलेलं आहे म लग्नाच
हा आता याच्यामध्ये पाऊसच होई नाही कारण म होऊ गेलं ना पावसाचा महिना आल्यानंतर जून मध्ये तर शक्यतो पाऊस पडतोच
मागच्या तर मे पासूनच पडत होता पाऊस
हा मागल्या वेळेस नाही एक नऊ मे ला खूप पाऊस झाला होता आम्हाला इथं
आणि ते पण त चालूच होतात प म महिन्या
मुंबईमध्ये तर आता खूप उष्णता असेल ना
हो भरपूर उसल का
हा तर ते पावसामु इकडं पण आहे ना पावसामुळे खूप उष्णता तयार होती आणि असं फक्त वारं सुटत थोडस आणि पाऊस कधी येतच नाही असंच झालंय आता तर सारखं सारखंच
तसच होतं वातावरण पावसाच होतं नाही पाऊस का पडत नाही
हा आता ग शहरात आहे पण गावाकड तर पाऊस झाल्याशिवाय पर्यायच नाही पाण्याचा प्रॉब्लेम आहे शतीला पण पाणी नाही भेटत पुरस
नाही तली तरी खायचं काय मु
हा कारण गावाकडं बुडं पण असत ना बुडांना पाणी चाऱ्याला पाणी द्यायला लागतं
हो
पाणी नसल्या तर पावघडे हम्म
हो ना पडायला पाहिजे पाऊस
आता सगळ्यांनाच वाट पडायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना वाटत आणि शहराच्या ठिकाणी लोकांना पण वाटत आता पाऊस नाही पडला तर आपण काय खाणार आहे ना पण त्यामुळे ते पाऊस पडणं गरजेचंच आहे
होट
आता तस उन्हाळा खूप कडक गेला ना खूप ऊन लागत होत गावाकडे पण
हो सगळीकडेच या वर्षी खूपच होणार
हम्म खूप ऊन म्हणजे मध्ये तर खूप अ इतकं उष्णता की बाहेर जायला पण हे केलं होत बाहेरच जाऊ नका म्हणूनणी छोट्या मुलांना खूप त्रास होतो
शिंदी
ह तिकडं शहराच्या ठिकाणी काही एवढं उन्हाचं काही प्रॉब्लेम असेल कारण लोक जास्त बाहेर पडत नाहीत ना
म जा गाव तर लागतच ना काय हे कार लबदा आ
तसं आहेय पण शेतकरी लोकांना कसं हो रानामध्ये जावंच लागतं ना म्हणज तिकडे ऊनच असतं शहातल्या लोक लोकांना जॉब वर जावं लागतं पण ते ऑफिसमध्ये याच्यामध्ये उन्हाच काही एवढं नाही नव्हत त्यांना
बाय शल काय हो
हम् तस शेतात राहणत गेल्याच्या नंतर शेतात गेल्याच्या नंतर सगळं ऊनच असतं ऊन सहनच करावं लागतं त्याशिवाय कामच होत नाही
हो का असते स
हम्म आमच्या इकड तर आता उन्हाळी आता इतकी काम खूप काम तर आम्ही काय करायचो लवकर जायचं सात वाजता प आ्ही उन्हाच्या अगोदर अकरा हा सकाळी आणि उन्हाच्या अगोदर अकरा वाजता घरी यायच
आम्ही पण पहिले शाळेत तसच करायच ह
हा काम पण उरकायचं आणि ऊन पण अससं लागत ना
हो तेच ना
सगळीकड गावाला असंच करते म्हन लागत दुपारच्या पाहिजे असत आणि मग परत संध्याकाळी चार पाचच्या नंतर
हो शेतजव असत तर ते जमते करावे
हा शेत घराजवळ असल्या करावच लागत ना शेती करावाच लागते शे हं
हो त्या दोन्ही टाईम जाता येतं ना शेती जवळ असते की
हा अशी ति जवळ असल्या जाता येते ना
हो लांबच ल करत नाही पणया जात नाही
हम लांब असल्यावर नाही ना जातय त असं होतं ना
पहिली बार जे पकडा
आता सगळीकडे अस सडव सड वाटतते गावाकडडे पण सगळे असे झाडं सुकलेत झाडांना पाला नाही राहिलेला
पाणी आहे का
पाणी आहे पण असं थोडस पाणी जास्त प्रमाणात नाही ना शेतीसाठी पाणी आपलं पिण्यासाठी गुरांसाठी गुराच्या चाऱ्यासाठी एवढंच पाणी
हा हाच
आणि पाण्याच तस असं जास्त अजून तर तुटवडा नाही आला कारण आमच्या शेजारी अ वस्ती शेजारी्याच कॅनल आहे त्यामुळे त्याला पाणी यायचं ना मग त्याचा साठ ठा असा जवळच्या ज्या विहिर्या असतात ना त्यांना साठा राहतो त्या पाण्याचा त्यामुळे आता एवढा अजून पण पाण्याचा एवढा तुट वडा नाही हम्म शहराच्या ठिकाणी येतं का पाणी
इ अच्छ होती आमच्याकडे प आता आमच्या एरियामध्येध्ये तर आहे पाहिजे बाकी काय काय ठिकणी नाहीात पाणी
आता कशाचं पाणी तुम्हाला तिथं
सारू पाात जवाब इकडच येततात तलाव तलाव वगैरे असतात पा
हा का हा तलावाचच पाणी येतं म्हणायचं कायम स्वरूपी असतं का असं एक एक वेळ ठरवलेली असते त्याच वेळेस येतं
आच्या आमच्याकडे तर चोवीस तास पाणी असतं आमचे आम्ही राहतोय तिथे प बा बाकीच्या ठिकाणी नाही चोवीस तास वाजता पाणी तराट य यत का तर मग सग रात्री ते प रात्रीची मोटर वगैरे ब बरायला पंटिंग खूप पाण्याच
हम्म हम्म काही काही ठिकाणी शहरात पाण्याचं खूप अवघड झालं आहे टायमाला एका टायमालाच पाणी येतं पिल्या होतच येत
हो
त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात गावाकड तरी माणूस कसं पण ऍडजस्ट करत गाव असल्यामुळे पण शहराच्या ठिकाणी पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो
तेचग बाथरूम ला वगैरे सगळ लागतो ना आम्ही
आणि शहराच्या ठिकाणी कसं वॉशिंग मशीन पण असते त्यामुळे त्याला पण जास्त पाणी लागत
हो हो हो
गावाक तस थोड्या पाण्यामध्ये कपडे धुून होते किंवा भांडे असं
हो
शहराच्या ठिकाणी तसं सगळं असं मापातच वापरावं लागतं ना हम्म
नक्की आता काय तुमच्या शेतामध्ये काय आहे आता
आमच्या शेतामध्ये आता कोथंबीर मेथी त्यानंतर ऊस हां आमच्या इकडें असे एक एकर दोन एकर असे मथीचे कोथंबिरीचे असे टाकते आणि उकते देते ते हा आता खूप बाजार होता मेहतीला मध कोथंबिरीला आता पण आहे तीस रुपयालाचडी मी त कोथंबिरीची
आमच्याकडे पण क्रिसमस आहे प
हा आतास सध्या तस सगळ्याच भाज्या आणलं बाजार आहे ना आता सुट्टीला शाळा भरल्या मुलांच्या डब्याला लागते आणि पाऊस पडत नाही
हो
बाजारात गेले की सगळ्याच भाज्या महाग झाल्यात आता
होय होय सगळ्याच म
हा तुम्हाला आता शहराच्या ठिकाणी सगळ्याच भाज्या विकत आणाव्या लागत असतील ना
सगळंचडुपतना लागत मण काय घ शिक
हा म्हणजे गावाचं तुम्ही गावात असाल तुमची काही माहेर किंवा सासर तिकडून असं येत नाही काही
नाही नाही तिकडून नाही का येत आम्हाला सासरचं नाहीचं काय
हा का
अ तर तिकडे मुतारा साईडला हे असतं ढक असत तांदळ असतो आणि ऊस असतो त्या
हा का
हम
आणि आमच्या इथ सगळं असं म्हणजे हे पण असतं बा भाज्या पण असतात पालेभाज्या ते सगळं करते तिकडं हा
हम्म
म्हणजे असं सगळं घरचंच असत खायला जास्त करून असं भाजीला विकत आणावं लागत नाही एवढं जास्त हा गाल्या म्ह कस थोड थोड घरगुती माणूसथोडं ोडं करतस थोड्या भाज्या वांगे हे हम्म त्यामुळे जास्त विकत आणायचा काही प्रश्नच नाहीेत
चांगलं आणि ताजं ताज असत
हा ताजं ताजं असतं तसं शहरी भागात कसं तुम्हाला इथून तो माल येणार मग तो विकला जाणार
मोठ ते मोठे मार केट म आधी येतो तिथून परत सगळीकडे येणार हो
हा तसंच होतं ना
आमच्या प येत का दोन तीन दिवस होतात त्याला
हा राहतो काही हिरवा राहतोच ना काही खराब होतो त्यातून परत निवड करते
हो तेच नाही
हम हम चालतय तई हा हा ठेव मग छान वाटलं बोलून तुमच्याशी
हो हो चालेल चालेल ठीक आहे थँक्यू हो हो बाय